हॅलो!
हॅलो, हा आवाज आला का काय? हॅलो!
हा याला
काय नाही आवरून बसले.
जेवलात?
हो जेवले मगाशीच, तू जेवलीस? हा हां हा.
पोरी झोपल्या काय.
हॅलो.
पोरी झोपल्या काय. नाही
काय नाही.
हॅलो.
आग इथ गावात साड्यांचा सेल लागलाय. येतीस काय म्हणालतो.
साड्यांचं सेल होय. मग अजून तेवढ्या लवकर लागला का?
होय बघ की.
पाऊस पड, पाऊस पडायच्या आधी माणस
बघकी, लागलाय सेल साड्या फार छान छान आहेत, म्हणालती योगीता. त्याच्यामुळे म्हटल जाऊन बघून तरी येऊयात काय?
चालतय की. कुठं, कुठे लागलंय?
मोरणीमध्ये लागलाय, सुमित मध्ये लागलाय, कुठे कुठे सांगालती बाई आणि खाली तिकड गांधी पुतळ्या पसण तिकडच खाली कुठ लागलंय काय माहित? तिला विचारते मी
पार्टी वेयर
होय मग पार्टीवेअर बघायचे, मग होय बघायचे पार्टीवेअर मग.
हम्म हम्म.
नाही तर नवीन काय असतय ट्रेंडिंगला ते बघायचं आणि घ्यायचं मग.
हं- हं.
हम्म. फार छान छान आले आहेत म्हण कलर तर एवढे फ्रेश फ्रेश आहेत, ती जाऊन आली काल, मला फोन केलती सोड येणार काय म्हणून. नाही बाई म्हटलं जा तुजी तु, मग ती ती गेली होती. त्यांना आल्यावर सांगालती, चांगल्या हायत साड्या म्हणून.
हम्म-हम्म-हम्म.
बघू आता काय होतय. जावुया ते एक दिवस कधी जरा सुट्टी असेल तेव्हा एक दिवस ये. जाऊन बघून येउया मग.
हम्म चालतय घे. बघुया रविवारी तेन बघुया जाऊया मग.
हम्म.
पोरीच्या शाळेच आणलंय सगळं काय-काय.
पोरींची शाळेच गावात न त्यांना ते शिकवायला चालू केलतीत म्हणून, आणलय. बघ वाटालत सोड मला ते इचलकरंजी तिथं हे लागलंय नाही. अ कुठ ग नामदेव भवन मध्ये.
नामदेव भवनला हा.
तिथं जवळ वाटालत खरं त्यानी पण नव्हत. त्यांनी, हेच्या शाळेत पण शिकवायला चालू केल्यात म्हणून इथंनच आनलोय गावातन.
तिथं फार छान -छान आलंय म्हणे नामदेवभवनला पण काय, काय आणि रेट म्हणजे अस ते एवढे नाहीत रेट आपल आपल्याला अस, एवढे हा, होय, होय, होय. हम्म, ते इनस्टाला बघीतलेल म्हणून आणल्यात.
हम्म मी पण इन्स्टालाच बघितलेले ते, मला पण मनात होतं जायचं. खरं पण त्यानी नव्हतीत आणि कुठं ये येत बसतीस. म्हणून मग राहुदे म्हनल हितंनच आणलं मग त्या दिवशी.
तरी पण आलेस कणी त्या दिवशी साडया बघायला, एक दिवस जाऊन बघून या्यायचं काय हाय पुरीन लागल्यास. घरात आणून ठेवलं तर. परत कधी तर उपयोगाला पडतयच की आणि वर्षभर लागतायच काय तर काय तर काय.
होय तेच की, आणि मग चालतय की तसं करायलोय ते पण.
छान आणायच पेन्सिसिली, शॉपनर, इरेझर तेन सगळंच.
हम्म हम्म. आता एकदम आणला काय करत्यात आणलं सोडं ते एक बॉक्स आहे त्येजा आणि आण तिनी काय करत्यात, जास्ती -जास्त वापरायला बगत्यात ती लॉकरला ठेवल्या कपाटात कपाटाच ते सोनं चांदीे ठेवायचं लॉकर असतय तिथं व्हया ठेवल्या सगळं.
ह, ह नमुनाच हाय ती एक.
हम्म, मी म्हटलं ते काय सोन सोन्याच काय चांदीच आहे म्हणले तिथे ठेवल्यास ते, नयी सा घेत्या म्हणाला आणि वरण.
ह, ती जपून ठेवं
का करून टाकतीया म्हणून लप
ह ह काय
ते साबणाच पण आणल्या काय तर होय. साबणाचं पण कायतर आणलेला, ते नसतय का साबण असतय एवढा- एवढा
हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा.
तर ते आणला तेज एक डबे आणले आणि ते लपऊन ठेवलीया, तिला दिसून नये म्हणून.
मला म्हणालती काल त्या दिवशी तिनं काय केलती, साबण घेऊन कागदाची तुकडी केली होती, कलाकार हाय ती. कागदाचे तुकडे केली, त्याला बाथरूम मध्ये भा सगळ्याना साबण लावलेली वाळत ठेवली होती. आणि काढायचं म्हण एक आणि ते वापरायचं म्हण.
आणि स्टॅपलर मारून त्या डायरीज तयार केल्या ग.
हा, तीच डोक लई भारी हाय खर. ह, ह.
त्यांच्यासोबत जाऊन ते मेडिकल मधून विकत आणल असेल ते असे डबे आहेत. आपलं गोळ्यांचा डबा कसा असतो तसा प्लास्टिकचा ड्बा हाय त्यो.
होय.
त्याला हा वेगवेगळ्या आकाराच्या साबनाच्या बारकीे बारकी एवढं वरत कण नसल्यासारखं म्हणजे, आपलं आपल बोटाच अस ते तेवढं आहेते पेपर छोट, छोट.
चिलाले तिला लय नाद हाय कायतर, कायतर, कायतर ह
हुम्म, तेच की असलं वेगवेगळं काय तर कराण्यात लयी नाद
हम्म घरात बसलेत तर कुठ गप बसती ड्रॉईंग काढ, कुठ काय कायतर ते हा आईस्क्रीम चे तसे नसेल? कायतर, कायतर आणायला लावून करती काय तर, काय तर, चालुच आसतय तीच ह
हो
हम्म, हम्म. आणि हे बारका सगळं मोडून टाकताय
हो ते नवी काहीतरी ड्रॉइंग बिन केलेलं असते काहीतरी तयार केलेलं असत की नाही
त ती इकडे, तिकडे बघायला लावते तिला मीस कुटुंबी सगळ्यात
पण कसल भारी ड्रॉइंग करतेय नाही. मस्त करते ड्रॉइंग शिवाजी महाराजांचं चित्र हुबे हुब काढली होती ती ना.
हम्म.
मा हीत आली होती तेव्हा दाखव हो काढून दाखवली होती ना? आणि महादेवाची पिंड आकार, विकार अगदी व्यवस्थित काढते. डोरीमाॅन काढलेली मस्त काढलेल डोरीमाॅन पण हम्म हम्म. तिथं परीक्षेला बसवायच तिथे प्रिलिमिंटरीच्या परीक्षेला त्या काय, काय असलं का नाही पुढं असत की ह्याच्या पुढे वरच्यावर जातील पाचवी पासन, सातवी पासन असतील तिच्या अंगात कला आहे त्याला वाव द्यायचा.
हो आता ते आईस्क्रीमच्या काड्यांच पण वेलकमच किती छान केलय ते.
होय, होय, होय बघितली की परवा छान केल.
हम्म.
तिच डोक लयी चालतेय.
हय
कुठल्या तरी बघतेय काय तर
आणि मोबाईल वर बघत बसेल दे युट्यूब ला हेच बघत बघतात ड्रॉइंगच सगळं कायतर, कायतर नाहीतर करायचं नाही तर म सायन्स एक्सपेरिमेंट
हम्म.. म्हणून तिला सगळं आवड निर्माण झाली मोबाईल मधून कायत जरा तर फायदा होतय. झोपल्यात बाई दोघी आता.
झोपला तोवर
दुपारी झोपले होते.
झोपलेला अभ्यासकर म्हटल्यावर झोपला आली त्याला झोपलाय.
झालं का नाही मा अभ्यास?
झाला आहे जरा एक्स्ट्राचं करा म्हटलंवर झोपला लगेच.
कंता तीवज वर्ष आळा अ
हम्म, तेच की हम्म झोपलाय त.
हम्म. बाजार होतो ना जऊ ना आी बाजारला.
हो जाऊन आला तस मश.
आता इकडं हुदबाजार.
हम्म. शुक्रवार उद ब ह सगळं. पंचवीस रुपये पाहू शात. आता पाऊस नाही पडला कींतर महाग होणार आता या्यावेेळी पाऊस पडणार नाही म्हणा. मी मोबाईल ला बघितलं की. जांभळाच्या झाडाला म्हणजे जास्त जांभळाचा मोर आला जास्त. तर जांभळ लागली तर अ पाऊस पडत नाही म्हला. मग काम नाही सांगते कारण की अ. झाड जमिनी जमिनीतलं की नाही झाडाला जमिनीच. पाण्याची पातळी समजत म्हणा. मग त्यामुळेच आंबळाचं झाड कणे त्याची पूर्ण ऊर्जा लावून घणे. ते सगळं बिया बाहेर काढतऽ. जेणेकरून अ म्हणजे त्या त्यांची प्रजाती वाढावी, म्हणजे बियाऽ. डून क नै जास्त झाड यावीत, म्हणून ते पूर्ण ऊर्जा देऊनऽ. पाणी आता दुष्काळ पडणार आहे म्हणून कनै पूर्ण ऊर्जा त्यातच घालवतय मनं ते, म्हणूनऽ. म जांभळाला जास्त, हा, जाभळाला जास्त, मोहर आला, तर मग हेज्या महिन्यात जास्त जांभळ जास्त आपण खाल्लो, तर मगऽ. असं समजायचं की पुढं दुष्काळ पडणार आहे. आणि काय वैशिष्ट्य आय काय माहिती, आधिक झाला का दुष्काळ असतोयच असतोय, गेल्या वेळीऽ. ण शंत त्यावेळी पण दुष्काळी पडलेला. त्यावेळी अधिकाला रि्यावे पण दुष्काळ पड होणार.
हम्. का मी त्या दिवशी बघितलं मेथीची भाजी तीस रुपयला कांदे. भाजी विस रूपयऽ.
हम्म, शेपू हे दहा हजार रुपयाला मिळत होत, तर आता ते वीस वीस. कोतीमबीर तर चाळीस रुपये पिंडी.
होय होय, आणि डब्बू पण घ्या, गवारी चाळीस रुपये पावशर, डब्बू वीस रुपये पावशर. भेंडी वीस रुपये पावशर. दहा रुपये पंधरा रुपयाच, वीस वीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये झालेय सगळं.
होय, सगळ नाऽ.
आपल्याकडं, आपल्याकडं बरंऽ. आजी सांगाल ती पुण्याला, एतक महाग आहे म्हणजे पन्नास पन्नास रुपयाला असतय पावशर सगळं.
हा, आणि आता मोठं कुटुंब असलं तर पावशर कसं पुरायचं.
बगकी, हां. म्हणलं शहरात राहणं, फार मोठ्या शहरात पुण्या मुंबईला तरी राहणं तर काही सोपं नाही बाबा.
हम्म, आमाला आस म्हणजे याच जराऽ. स्वस्त तर मिळतय, आणि ताजं ताजं असतय ग, तिथलं कधीच असतय काय माहीती.
वय हय. नाही, खेडेगावात जस फ्रेश मिळतय की नाही, तिथ पण येतोय बा इचलकरंजीला बाजार, आपल इथ भरतोय की नाही त्योच फ्रेश असतोय. आणि ती डे डेकोनोर भरतोय नाही तिथ, नाही बाई तिथ महाग पण असत्यात आणि शेळपाटलेलेच भाज्या भाज्या असत्यात. आपल्या इथे नाही, खेडेगावात ना शेतकरी लोक येत्यात, भाज्या तोडत्यात तस बाजारला बसत्यात आमच्या इथ. ताज्या ताज्या ताज्या ताज्या, भाज्या असत्यात. शुक्रवारी तर लय भारी, भाज्या कुठल्या घ्याव्या कळत नाहीत, एवढ्या पालेभाज्या मस्त मस्त मस्त असत्यात ना.
होय, चांगला आस्त्यात शेत कराच्याकडे चांगल असतय, आनी फ्रेश माल असतय ग.
हम्म
हम्म चालतय, जेवलास नाही मग तू?
जेवले बाई.
हम्म हम्म, चालतय, ठीवु काय मग.
हा हा